बोला येतय हो येतंय कशा आहात
मस्त
मस्त आहात मग काय चाललंय
काही नाही
काही नाही आता रुटीनचे काम रुटीनचे काम? डबल ऐकाला येत का तुम्हाला हो डबल डबल वाज येत, मला पण येत असं का बरं.
आता तर ठीक आहे बोला.
कदाचित वातावरणाच्या हे क्षमते ह्याच्यामुळे सर्वांना असं होते कारण गरमी खूप आहे. आणि त्याच्यामुळे पावसाच थोडस हे दाखवलं जातो इशारे त्याच्यामुळे, हो हो मग बोला काय बोलता.
काही नाही ठी मे महिन्यात कुठे कुठे फिरला फिरायला गेला होता.
मे महिन्यामध्ये आम्ही मुंबई दर्शन केलं त्याच्यानंतर, तर आम्ही बीचवर गेलो त्याच्यानंतर आम्ही आता मग इथरंचा प्लॅन आहे खूप साऱ्या ठिकाणी असं व्हिजिट करण्याचा प्लॅन आहे जेणेकरून आप, आपल्याला असं फिरता येईल तुम्हाला हां. देवदर्शन करायचे असं आहे प्लॅन तुमचं काय काय प्लॅन आहे कुठे कुठे जायचं. कुठला कुठलं निसर्गरम्य वातावरण बघायचं आहे.
होय होय आमी अ, आता फिरल थोडस आमच्या जवळपासच म्हणजे असं पण, जास्त नाही मे मध्ये मला फिरता आलं.
जास्त नाही मे मध्ये,
प्रॉब्लेम होते घरचे त्याच्यामुळे नाही.
बरं बरं आमचं असं, चालू आहे काय नाही बाकी.
पाऊस तर काय दडी मारले कुठे गेलाय काय कळत नाही.
कळत नाहीये पावसाने कुठे दडी मारली आहे ते.
हो खरं यायला पाहिजे पाऊस आता.
आता एवढा पाऊस आला असत तर इतक्याला सगळ्या महिला कुठल्या कुठल्या डुबक्या मारून आल्या असत्या. कुठल्या कुठल्या झरण्यामध्ये डुबक्या मारल्या गेल्या आस
हो खरंय खरंय.
हो ना आता वातावरण एवढं, हा धबधबे एवढे बघितले गेले असते आपल्याकडे एवढे वातावरण सुंदर आहे.
सुंदर हे.
हम्म तुम्ही कुठे तुम्ही कुठे जालं कुठे कुठे जाण्याचं तुम्ही कुठे कुठे फिरलातं कुठले कुठले निसर्गरम्य चांगल्या चांगल्या गोष्टी बघितल्यात तुम्हीच जरा तुम्ही सांगा एवढ आवर्जून कॉल केलयं म्हणजे न कीच तुम्ही कुठतरी फिरून आलेले आहात
नाही ओ आम्ही सातार अन् कोकण वगैरे बघून आलो
हां..
हम्म म्हणजे अं.. अ बीच वगैरे गेलो होतो आम्ही
च्यागोव्याला वगैरे
अं.. गोवा तर नाई पण त्याच्या अलीकडे रत्नागिरी बीच किंवा गुआगर
कछ्या च्छा
गुहागरला एक अं.. देवीपण आहे
हरे हरेश्वरला पण गेला असाल म
हां हरिहरेश्वरला गेलो होतो नंतर आम्ही देवाला जाऊन आलो म्हणजेच देवी वगैरे आहे ना आमची टुडे
ओके.
हा आता तिकडे जाऊन आलो, आणि आणि काय नाही जरा नातेवाईकांकडे गेलो.
अच्छा म्हणजे तुम्ही फुल फिरण्याचा प्लॅन केलेला ते ह्या वर्षी.
हो केला होता पण थोडा तितकासा नाही हे झाला आता बघूया. पावसात जरा जायचा प्लॅन आहे पावसाळ धबधब्यांवर.
ह पावसाळी म्हणजे धबधबे सोडा हो भजी खायची जी इच्छा होते गरम गरम गोष्टी खायजे आतच् जेवणाचे पाण इच्छा होत नाहीये पावसामध्ये सगळंच खाण्याचे इच्छा होतय. हम्म्म
पावसाळी पाऊस पडायाला लागला कीच आमच्या घरातून लगेच ऑर्डर येतात काहीतरी करा भजी करा वडे करा आहे करा.
मग फिरायला गेलेल्याच्या तिथला अनुभव सांगा जेणेकरून आम्हाल आमची सुद्धा इच्छा होईल की बापरे ह्या ठिकाणी खरंच जायला पाहिजे तिथं वास्तव्य आहे. त्या गोष्टींचा
हो ना. अ तुम्हाला सांगू का बीच आहेत चांगले तिकडे कोकणात
हम्म
हां आणि अ म्हणजे स्वच्छ बीच असे आहेत गुहागरचाय एक हे मालवणचा आहे
हम्म
असं स्वच्छ स्वच्छ बीच आहेत काहीत काही ठरावीक. अ आणि अ हं जेवणाची पण सोय घरगुती वगैरे होते तिकडे म्हणजे हरिहरेश्वरला वगैरे अ जेवणाची सोय घरगुती होते शाकारी अ. म्हणजे आसत तिकडे
हां.
हां आणि असे अ देवळातं जायच्या आधीच ना अ. हे आहे म्हणजे घरगुती असे जेवणाची अ स्टॉल म्हण्यापेक्षा घर मागे आणि पुढे असं मं अ खानावळीटाईप आणि ते घरगुती जेवण अ
अच्छा अच्छा म्हणजे आपल्या लोका ज्यांना ज्यांना बाहेरचं खाण्याची सवय त्यांना घरगुती घशाच्या खाली उतरत नाइये.
बरोबरय पण साधारण आम्ही म्हणजे तिथंच गेलो होतो घरगुतीच गेलो होतो म्हणजे डाळभात. किंवा भाजी आमटी आणि अ म्हणजे ते काय आसतं चपाती किंवा पोळी म्हणजे असं तर तेच आम्ही अ. हे केलं करण देवाला आपण जातो तर मग तेच बरं पडतं ना.
हो तेच बरं पडतं.
हम्म आणि स्वच्छता पण असते त्याच्यामुळे ते बरं वाटलं मला जरा. म्हणजे जेवणाच्या सोयीनुसार असं अ हरिहरेश्वर अ किंवा अ गणपतीपुळे वगैरे असं. गणपती गणपती गणपतीपुळ्याला पण ना खूप खूप छान आहे अ म्हणजे राहण्याची. पण सोय चांगली आहे पण सोय चांगली आहे बरं फिरायला पण चांगलंय.
बरं म्हणजे गणपती फुले वगैरे हा बाकीचा असे कुठला अनुभव आहे जे तुम्हाला बापरे मी इथे गेलो आणि हे एवढं सगळ खूप सुंदर सुंदर होतं.
ह मला
हॅलो
हॅलो तुमचा आवाज नाय येताय ताई
हॅलो
हॅलो.. हा बोला
तुमचा आवाज नाय येताय खूप अ म्हणजे असं
हो तुम्हाला काही कदाचित नेटवर्क प्रॉब्लेम आहे मला तुमचा आवाज येतोय पण मध्ये मध्ये कट होतोय अरे घर घर येतोय सगळा
नाही
नाही आहेत का असं फक्त अर्धावटच आवाज येतोय तुमचा तही हॅलो
अरे
हा येतोय आता मध्ये येतोय मध्ये जातोय
हॅलो
ह हा आता हॅलो फक्त आवाज येतोय त्याच्या पुढे आवाज येतच नाहीे
ह हा हां
हा
हां
हा बोला
हा तर आम हॅलो
हा काय काय अजून पाहिलं बोलत होता तुमचा आवाज काहीच येत नाहीे माझ्याडे नाही मला रहीचं आहे फुल मला तुमचा आवाज कसा येतो माहित आहे का नाही नाही एकदम असं कमी आता पूर्ण आला कम्प्लीट
एक
आता ज्यावेेळेस तुम्ही जवळ घेतला ना पूर्ण आवाज आला
अच्छा
हा म्ही वायफाय मध्येच बसलेली आहे त्याच्यामुळे कॉल करते आज हा माझ्याकडे पण खुल राहील हो माझ्याकडे वायफायच फुल रेंज आहे टी व्ही पण लावलेली आहे ट पण वायफाय वरच चालत आहे हा तुमचा मधीच वाईज येतोय मधीच जातोय हॅलो बोल ना काहीतरी हॅलो हॅलो
हा
हा येतोय मला तुमचा आवाज
हा मी ह
साईड ला ना तुमच काहीतरी खरखर करतोय तुम्ही थोडस ना फिरत असाल तिथे ना तिथन ना बाजूला आत आला
हॅलो
य बोला
हा
बोला ना
हॅलो
हा बोला येत आवाज तुमच्याकडे म खयच का पाजे तर खयच ना नाही नाही तुमच माझा तुम्हा तुमचा आवाज आत्ता मला बरोबर आलाय मागपासून तुमचा आवाजच येत नव्हता
बरोबर
एकदम व्यवस्थित बोलत होताात तुम्ही आताच फक्त एक दोन मिनिट तुमचा आवाज एक मिनिटच तुमचा आवाज अस काय हे झालंय
ह हम् कारण तुमचा
हां
बोला
हा तेच मी बोलते मग बाकी जेवण वगैरे झालं अच्छा् जेवण व्हायचं आहे चालेल मग तुम्ही घ्या जेवण बनवून तुम्ही खूप छान पद्धतीने तुमच्या फिरण्याविषयी माहिती त दिली आणि ह्याच्या हा आणि ह्याच्या माझी इचछा ह्याच्या पुढे मी अ तुम्ही जे सांगितलेलं ठिकाणी नक्कीच जाईल चालेल
चालेल चला हा धन्यवाद